हॅलो बोल.
हा. आवाजीव राहिला काय?
हो युन राहिला आवाज.
ह बर बरं.
हो युन राहिला ना.
हॅलो.
काय करून राहिली?
काही नाही दूध तापु रायली.
हो का हां. हां. झाला का घट आज मग?
ह घो झाला ना आज गोट ह्यो.
एक झाला का?
हो हो.
हाव का?
हम्.
हम्म तिकडला बातखिड्यातला का सोनगड्यातला?
बातखेऱ्यातलाही एक झाला आणि सौंदर्यातलाही एक झाला तर बातखेऱ्यातला उद्या दाखवू आम्ही आता.
हो का ह इकडे आमच्या बातखिल्यात फिरल्या
ह्या इकडच्या बातखेळ्यात फिरलो ना आम्ही.
होव का हो आणि.
हम्म.
हम्.
स्वयंपाक नाही हो इतक्या लवकर करतो आता वेळ आहे थोडा स्वयं- -
हो मी आता पडतोया वैभवचा बड्डे हाय ना
हो काय आज पार्टी अशील मग चांगली.
आता काय सांगा तू काय म्हणते काय नाही मी आठ लोक करून खात. पुढचे आले तर थांबले.
हम्म हम्म बरबर.
वेल
हा हो काय.
ह आता अजून आलाच नाही तो,
नाही का येतील ना आता पेशंट असतील ना.
आ,
पेशंट राहतच. न त्याच्या आती नऊ वाजेपर्यंत हा हा. लॅबमध्ये ब्लड टेस्ट साठी.
तुम्ही पायच फिरल्या का मग.
हो बाई आम्ही पाण्यातच फिरलो.
या या हा हा,
ट्रेन त्या नेल्यान काहीच नाही.
हाव ना हा हा,
हा,
नाही बी आज तर काही निकालपासून लावलाच नाही फुल त्या दिवशी लालता त मला.
हा हा हा,
त्या पासून लावलंच नाही म्या.
नाही का हो.
हा आज ते घरी. तो कोणी मग म हू लालािक त लागूनच नाही राहिला.
त्याच्याच्यात्रिचार्ज नाही आहे ना. हा त्याच्याच्या रिचार्ज नाही. आमच्या जिओच्या याले नेटवर्क नाही.
अजून कोणाच्या कु कुठे कोणा याच्या.
ते शीतल लाई शीतल संदीप काय कि नाही तुमच्या वावरा शेजारी.
शीतल को''--''
हे संदीप खंडेराव भगवंता खंडेराव.
हा हा,
हा ते तर हाय आणि ईक ''--'' इकडे हा आणखिने एक इकडे शितल खंडेराव आय अर्चना हाय खंडेराव आमची.
हाव काय.
हे मीरा बाई शीरसाठा हाय.
हा,
लय हात ना.
हा ना पण आता मला इकडे ओळख नाही त्याची.
हम्म बरोबर आहे.
हा, म्हणून आलेला झाले पळा हं.
फोन केला त कोणी उचलते म्हटलं.
हा ना उतलतात एक फरी हम्म.
कोणी उचलते.
ह ह,
हम्म.
हा नंबर देत मग. ह्याचे याचे नंबर असतील ना.
काय म्हटला?
नंबर असतील ना त्याचे.
आव त्याचे नंबर ग्रुप मध्येच भेटतात ना, आपल्या. कार्या एपचा जो ग्रुप आहे की नाही.
ह हो.
त्यातच नंबर भेटतात त्यायचे.
हाव का?
ह्म्म
हा ना
हा.
पाहिन आता म उद्या आता.
हा पाहाव ना
हा आज पावने आहेत म घरी
हो काय
हां. काय गं बाई आज ते लग्ना गेलते आज माहिती पण वले व आले
हा. चांगलंय मग, करा उद्या करा मग कॉल ते येई पावणे गेल्यावर, उद्या करा म्हटलं कॉल. पावणे गेल्या
हो ना मी आता बाई तुमला दोनच दिवस पाहिजेत का काय
मले एवढं काही असं कन्फर्म माहित नाही ना, आता कसं ते मॅडम ह ते किनी पहिले आपल्या ओळखीचे आहे त्याच्यात तर त्या असं सांगत जात, आता त्या निंघाल्या त्यातून.
हा.
मंग आपुण कस सांगता आपल्या मतानं आपल्याला माहिती तर नाही ना त्यातली.
हा ना या उज्वलाले काय
हा.
हम्म.
काही नही. आठंआठ दिवस चालू राहीन ते, आठ आठ दिवस चालू राहीन ते. आता कोणाचं चालते या कोणाचं नही चालत. हा.
ना
आता कोणच्या बाया करून राहिल्या, कोणच्या नाहीत करून राहिल्या.
हा.
हाय की नी.
हो ना.
हा.
हम्म हम्म. कोणाचे लागतही नाहीत.
कोणाचं लागतही नाहीत.
हं-हं, मघा ना दोघी, तीघीना लावुन पाहिले काही द्यायचे ते कोणाचे घरी नसतात. ते माणसाचे हेच्यावर आहेत कुणाचे नंबर.
हो कोणचे माणसं हात
हा.
हा.
दोन दिवसातच नशेन म मशीन आठ दिवस लागत असतील
आठ एक दिवस चालतेस ते.
हां?
आठच दिवस चालतेस-
हो ना चालते.
हं. आता तीस तीस कॉल दहा दहा मिनिटाचा काय एक अन दोन दिवसात होतात का बायाचे पूर्ण?
हा ना.
हा. म.
हम्म. म्या काल तेच टाकून पाहिलं बाई ते कार्ड टाकून. वाटलं येतील माझं तिच्यावर फोन मॅसेज. याच्यावर कनी आवाज कमी येतोय. तर मग मी आता तिच्यात लावून पाहतो दुसऱ्या- फोनवर टाकून पाहिलतो कार्ड हे. लागत का नाही? लाग चाललं जाईल सगळंच त्यातलं.
हो.
हा. म अजून काढल त्यातलं.
हम्म.
हम्.
बरं ना ते ज्याच्यात केलं त्याच्यातच पाहिजे ना?
होना. होना. हो. हो. हो.
हा.
हां. पोरी तुझ्या शाळेत गेलीस ना?
नाही नाही. शाळेत नाही गेली. पोरगा गेलता.
पोरगा अती गावातच आहेय ना तो?
हो गावातच आहे.
हां.
हम्म.
हा न.
गावातच असतो तो. गावातच जातो शाळेत.
झालं.
हॅलो.
हा.
आवाज येते का?
आं?
आवाज येते काय म्हटलं.
काय म्हटल?
आवाज येत नाहिए का म्हटलं.
कोण?
आवाज. आवाज.
हा. हा.
हा. आला नव्हता तुमचा. म्हणून म्हटलं ऐकू नाई येऊ राहिलं की काय.
हा ना.
हा.
एकादशी नाही करेल आहे का तिन?
नाही तेन नाही केला. त्याले गरज नाही पैशाची. हं. आपल्याला गरज हाय. नाही ना तेले गरज आहे म्हटलं तेले. हा.
हां.
तेन नाही.
हाव. आमच्या इथ दोन चार जणीयेत ते घ्याव.
हो काय?
हो. एका एकी सहा सहा पाहिजे करता येतेनी. एक एकील सहा कॉल पाहिजे ना ते?
हो सहा सहा कॉल पाहिजे.
हो. जाऊदेस आपण लावत जाऊ म बाई एकामेकीला.
हा.
येमांग बडेले.
बडेला येऊ? पाणी पाना पाणी.
हो ना बिचारे पाणी आज चालूच आहे दिवस भरा्याच. हो ना.
ह.
मेरा डी खलाारया त
धडीच लावली.
ह.
खुल्लं की मग खुलीन मग येणारच नाही. एक वेळ खुल्लं की मग येणारच नाही.
हो मग एकत तसच हाय. या वर्ष पाणी कमीच सांगेल हाय ना.
हाव ना.
आता मरा गौत होतात वावरात.
हो मस्तच गवत होतात.
त्याला आता घरबिर बांधलेलं आहे की त्याला. हॅलो.
हा बोला बोला.
घर बांधाल आहे वाटत आलं
हो मला घरबांधीलायना. सल्याप रायला टाक्याचा.
हा का? ह.
आता टाकू पोरीचे शिक्षण झाल्यावर. टाकनच हाय.
हो हो घरकुल भेटल होत का ते?
हो घरकुल भेटेल होत ना. घरकुला तेवढं होते का?
नाही होय. ह.
सर्व विकतच होतं ना आमचं. म्या तीनात ना काढेल.
हा काय? ह ह. हा मग.
अ संडासबाथरूम घेतला बांधून. संडासबाथरूम वर स्लॅप टाकला.
हो हो. ह.
हा घरावर राहिला. घरावर तर तीनात घरावर.
हाव ना.
हम्म.
हम्म स्लॅप रायला का टाकायचं म?
हम्म. हॅलो. नाही राहाला टाकायचा. हो. तीनच अहात.
हाव का?
हो.
हा ना
ति नाही जात आता पोरीची शिक्षण झाल्यावर
या त्या आम्ही काढल्या दोन खोल्यावरती एख पहीली मोठी हू आता लगन कर लागील ना
हो हो,
ह्या
करा मस्त.
हू,
हुं केल आसतीन ना पोरी पाहयन चालू?
आं
पुरी केल्या आसतीन ना म्हटलं पाहयन चालू?
हो हो, हो ना. आता स्वयपाक करतो आता स्वयपाक करतो आता.
हो करा स्वयंपाक मी स्वयं
हो आता ते व्हय व्हय येईल आता हा ठेवतो मग.
हा ठीक आहे ठेवा.
हं.